हा काय करता? हो येतोय, काय करता?
मी बसले बघा, तुम्ही काय करताय?
मी पण बसले मग बाकी जेवण हो झालं. तुमचं?
आमचं पण झालंय बघा.
हां मग रेसिपी काय आहे जेवणाला?
आज रेसिपी वांग्याची भरीच, चपाती.
हा हा हा!
तुमची?
आमची आज नॉनव्हेज, तुम्ही नॉनव्हेज नाही खात?
नाय नाही!
हा हा हा हा आमही खाततो नॉन व्हेज ज्या आज आम आज आज आमच्याकडे नॉनव्हेज हाय.
हां काय तुम्ही बनवता?
हो फिश असतो.
हा अच्छा तुमही स्वतः येते का सगळं स्वयंपाक तुम्हाला?
येत थोडं थोडं असं भा करी वगैे भाकरी वगैरे करत असतील ना तुमच्याकडे?
हा आमच्याकडे करतात.
हा हा हा! आम्ही इकडून अलिबागवरून
अलिबाग अच्छा!
तुम्ही?
आम्ही सोलापूर.
सोलापूर हां म नाही.
हा का? मी मॅरिड हाय आणि बेबी हाय मला एका.
हां बेबी आहे का
हा अ मुमुली येन
मुलगी हा मस्त म्हणजे आ आत्ताच झालं तुमचं लग्न आत्ताच म्हणजे हां हां तीन वर्ष झाली हां हां हां हां बेबी प्लॅनिंग लेट केलात
हा लेट झाला
हा जॉब करत होतात का
हा बँकेत होते
हा हा हा
अकाउंटन्सी वर आता सोडले
म हात आ तरता सोडले
हा तुम्ही काय कुठे जाता जॉबला
मी जायचे पण ना शिफ्ट होते ना त्यामुळे मग सोडून दिला हा
शिक्षण काय झालंय तुमचं
बी एस सी हां पंधरावी
हा का माझं बीकॉम झालं
बीकमहाा
मी कॉम सेकंड इयर झालंय थर्ड इर करायचं होतं
हां हां
मग हा लग्न लग्न केलं अजून बेरी झारी एक दीड वर्षात गॅप घेतलं
हो मग आज नाशत्याला काय केला होता
सकाळी पोहे तुम्ही
हो हे आ आणि आता
आता बघा नाश्ता असं काय केलं नाही चहा बिस्कट िट खाल्लो पाचला हा बिस्किट आवड
हां हां हां आम्ही सकाळी चपच ती आणि अंड्याचा आमलेट
हा हा नाॉन वजे काय वात
हा नॉन हा नॉन व्हेजच हो तो आग्री आहत ना
हा
तुमची कास्ट कोणती आहे
हमच लिंगाय
आ
लिंगायत
हा हा हा हा
हा त्यामुळे आमच्याकडें खात नाहीत मिस्ट वगैरे खातेत नॉनव्हेज पण लेडीज पण खात नाही घरी
हा हा मग हे खातात काय जेंट्स लोक खातात
हा जेंट्स लोक खातात बाहेर पण घरी सारत नाही ना हा घरी बनवत पण नाही त्यांनी आले की आंघोळ करून या म्हणतो घरी
हा असं आहे काय
हा घरी देव आहे ना मग तेच चालूत आहे आमच्या देवाला
हां बरोबर नाही आमच्या इकडे सगळे नॉनव्हेजच खातात
हा का
हा नॉनव्हेज म्हणजे रोज नाही नॉनव्हेज असं सोमवार ते मंगवारी, गुरुवारी आणि शनिवारी नॉनव्हेज नाही खात आम्ही. अ बाकी सगळे दिवस नॉन व्हेजचेच.
हा रोज करतो का तुम्ही नॉन व्हेज.
रोज म्हणजे सोमवारी, मंगळवारी
कारण खाऊन खाऊन एकच कंटाळा वगैरे
नाही कंटाळा असा येत नाही. कारण वेगवेगळी मच्छी असते ना.
हा हा
हा आणि आता कशी मच्छी भेटत नाही. ते कोली लोकं जात नाहीत ना. हा हा पावसाळ्यामध्ये
हा
हा मग तुमच्या तिकडे सगळे व्हेजच आहेत.
हा लेडीज सगळे व्हेज आहेत. बाकीचे बॉईज लोक नॉनवेज
हा बरोबर.
हा तिकड काय स्पेशल आहे. तुमच्या इकड.
आज आमच्या इकडे बोंबिल फ्राय. माहिती असेल बोब माहिती ते बोंबील
बोंबील फ्राय नाही ऐकल हो. म्हणजे नाही ना.
बिल हा बोंबिल असे म्हणजे ओले असतात. ह्याच्यातले समुद्रामधले आता कस पाऊस नाही ना पडत. तर मग आता जातात कोली लोक.
हा हा
ते कस जास्त पाणी वगैरे असले मग नाही जात ना. हवा वगैरे असते. बोट पलटण्याची भीती असते ना. हा मग ना नाही जात. आत्ता जातात आता भेटते मच्छी खायला.
हा का
हा आता पावसाला आणि उन्हाला एकच आहे ना.
हा बरोबर आहे.
तुमच्या इकडे पडतो पाऊस.
सध्या आज पडलय बघा एक दहा दिवसांनी. एवढ्या दिवस नव्हत सगळ पेरणी
हा हा आज पडल ना. हा इकडे पण आ इकडे पण आजच. अशी वादल व सुटतो ना तस सुटलेला.
हा का, इकडे पाऊस पण किती दहा मिनिट असतोय.
हा दहा मिनिटच इकडे पण. थोडासा वादल वारा सुटला आणि हेच झाल. नंतर गेला पाऊस मग तुमच्या इकडे पूर वगैरे आलेला की नाही.
अस काहीच नाही बघा. पाऊ नाही नाही तिकडे आहे बघा. मुंबई पुणे
हा हा आम्ही पण इकडे इकडेच मुंबईच्या इकडेच अलिबाग काशीद बीच ऐकल असल. मुरुड मुरुड काशिद बीच. इकडे येतात सगळे तिकडचे कोल्हापूर साईड
हा मी मी राहते मुंबईलाच. माझ मिस्टरांचा जॉब तिथेच आहे.
हा हा हा मग तुम्ही सा हा माहेर कुठल मग तुमच.
माहेर सोलापूरला आहे. सोलापूरला चिटकून एक गाव आहे तीथे.
हा तिकडे, तिकडच्याच आहात काय म्हणजे तुम्ही?
हा माहेर पण इकडच आहे. सासर पण सोलापूरच्या अलीकड मग माहेर सासर आहे. आणि सोलापूरच्या इकडे माहेर. म्हणजे मध्ये सोलापूर आहे.
हा हा अस अस
हा पण माझे सासू सासरे एक्सपायर आहेत कोरोनामध्ये. मग आमचा जॉब तिकड आहे ना.
हो हो हो तेच कोरोनामध्ये पण जाम लोक ऑफ झाली ना
जाम सगळे लजन झाले कोरोना मध्ये ज्यांना झालं नाही कोरोना त्यांना पण घालवले लोक डॉक्टर लोक
मला पण झालेलं कोरोना म्हणजे असं पण माझा माझा गेला लवकर
हा
हा जे म्हणजे आमच्या साईडला अंकल होते ना ते इथे जॉबला जायचे तर त्यांना कोरोना झालेला आणि ते घरातच आणि आम आमची आमचं चेकअप केलं तर आम्ही कोरोनावाले भेटलो आणि ते जना ज्यांनी आणलेला कोरोना कंपनीतून ते घरातच होते मग काय आम्हाला उगाच राहायला लागला तिकडेच सा सहा सात दिवस होतो तिकड मग तिकड काय म्हणजे असं कोरोनामध्ये असं जेवायला नाही जमायचं ना
हा बरोबर
हा ताप वगैरे असायचं मग ते जेवण पण कडू लागायचं
हा
हा तेच तर मग तुमचा आता हा फर्स्ट कॉल आहे का
हा फर्स्ट कॉल आहे आणि मला दोघांचा आलता कॉल पण मी रिटर्न केलं की कॉल लागत नव्हता
नाही पहिले ना आता तुम्ही कसं मला विचारलं व्हॉट्सअपला की कॉल करू का
हा
हा तसं विचरायचं मग कसे कोण कोण ऑफलाई कोणकोण ऑनलाईन असतात तर कोणकोण ऑफलाईन असतात ना
त्याच बरोबर आणि लगेच आता तुमचा कॉल मला लागणार नाही वाटत आता
नाही लगेच नाही लागणार
हा एक दहा मिनिटांनी वगैरे लागेल
नाही थांबा तरी पण मी ना ट्राय करून बघेन तुम्हाला लागतंय काय हां
हा आता किती मिनिट झाले हा दोन तीन
काय बोलता
आत्तासा आठ मिनिट झाले
हां बेबी झोप म्हणजे बेबी झोपलं आहे का
हा आत्ता झोपली ती ना म्हणून मी फ्री आहे म्हणून कॉल करू का विचारल
हा हा हा
तिनं उठली की काय करू देत नाही काय नाही आणि फक्त मोबाईल तिला द्या
हा हा हा माझी पण फ्रेंड होती इकडची म्हणजे कोल्हापूर का सोलापूरच्या साईडचीच होती इकडे होती मग इथे हां म्हणजे इथेच आहेत राहायला ते पण ते आता जॉबसाठी तिकडे गेली वाटतेात सोलापूर साईड हां सोलापूर साईड काहीतरी असंच असंच आहे हा कोल्हापूर सोलापूर असा एकच आहे ना डिफरन्स ते म्हणजे असं बोलायलागेल हा
हा सेम आहे
सेम आहे हां मग ते काही लवकर लक्षात नाही येत
हम्म बरोबर
हां तेच तर आता पूर पण जा आमच्या इकडं कधी पाणी नाही येत तो आज आलेला आज म्हणजे मागे हे ॅम सोडलेलं ना
हां
तेव्हा आलेला पाणी
डॅमचे सगळीकडे सोडलेत पाणी
हो खूपच
हा वेळेस पाऊस ना त्या साईड ला खूप आहे तुमच्या साईड ला
हो आमच्या साईडला खूप मग तिकडे पण तिकडे म्हणजे जास्त नाही पडत पाऊस?
कुठे?
तुमच्या इकडे?
आमच्या इकडे दरवर्षी चालू होत होता मे मध्ये पण या वर्षी लेटच आहे सगळे पेरणी करून बसले
हां बरोबर मग तुम्ही हां हां हा मग तुम्ही ऑनलाईनच असता म्हणजे फ्रीच असतां का? म्हणजे आता बेबी झोपलाय का?
हा आता झोपली उठली ना काहीच मोबाईल हातातच धरू देत नाही मागच
हा हा
मण तिचं कसं झोप दोन ते तीन मिनिटा जास एक एक तास वगैरे झोपत नाही.
हा तेच
हा त्यामुळे कॉल वर बोलू शकत पण नाही उगं ते कॉल चालू ठेवलं तरी ते काय तनी ग्राह्य धरत नाही.
हा नाही आणि कॉल म्हणजे कॉलिंग आपलं चालू असलं ना तर असं शांतता पाहिजे घरात मग कसं आपला आवाज जाईल ना त्यांना
हा त्यामुळे तेनी हे करतात ना म्हणून मी पण विचारलं पुढे दहा मिनिट झाले वाटतं तुम्ही ट्राय करू शकता?
हा चालेल मी करते मग ट्राय हा चाले चालेल चला हां ह हां बाय हा